हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो उठ आता
हाय गल्लीत आहे बघ.
जेवला का नाही. होय ते कुठे? म्हणजे आ.
हॅलो हॅलो.
हॅलो. जेवलो जेवून आलो.
माझ टास्क एक पण कंम्प्लीट होईना झालता बाई.
ऐक पण कंम्प्लीट होत नाही म्हणजे
कोणाला कॉल लागत नव्हता कॉल लागला की असं कटच होत होत.
कंटिन्यू ते ह्याच्यात बोलत राहायला लागते रे. रेंज रेंज प्रॉब्लेम असला की नाही कॉल अपोअआप कट व्हायला लागला.
होतोय की मी कुठ नाही म्हणतोय मगाशीच टीपीचा फोन आलाता. फ्री आहेस काय म्हणून टीपीचा फोन आलाता माघाशी फ्री आहेस काय म्हणून कॉल करणार होती, मग ती कॉल लावालती.
अरे होय तस एकएकदा होत. आणि तिला मला काय आलाय सांग मेसेज वॉर्निंग
ती व्यस्त आहे, ती अवेलेबलअसेल त्यावेळी कॉल करा असा असा मेसेज आला.
मला का तसल येतच नाही, मी माझ डायरेक्ट कॉले इंडच होतोय. तस रिंग झाल्यागत वाटतं खरं लागतच नाही. ते कॉल ग्राह्य धरतय ते, हम्म.
त्यामुळे त ते.
दाचा कॉल चाललाय की. माझ पहिला कॉल तस गेला, सगळ झिरो से एंडच.
ह ते मयरे कसंये, कंपल्सरी असं दहा मिनिटाचं बोलावं असं काही नाही आहे, तू किती मिंटी बोलशील त्याच्यावरती डिपेंड आहे, अर्निंग.
अरे तस नाहीये, पहिल्याच जे कॉल होत का नाही. ते झिरो झिरो सेकंडात म्हणजे चार नाही, गेल्यातच ते आपोआप. ते माझा पण गेलं एखाद- दुसऱ्या कॉल. याचं वेगळं त्याचं वेगळं. त्यास्नी लावा तू कनी कॉल, ऑन होत्या. खरं कनी ते कॉल लागलच नाहीत त्यांना, म्हणजे इथन हिकंड लागालता. पण तिकडे त्यांना कॉल लागण झाल त, ते झिरो सेकंद ग्राह धरत. त्या तर तिकडं म्हटलं, काय होईल ते होईल. तेच म्हटल आता बघेल.
आता मग माझी तिसरा दुसरा काय तिसरा कॉल आहे. आता ह्यो कंप्लिट आता लागलाय व्यवस्थित.
कोण डिम्पी न. पी स्टेपीला. विसर ते विसरल्या, कॉल नावाच ऑप्शन ये खरं.
तिला शिव्या खाणार हाय ती, फक्त भेट कधी होत्या काय माहित.
भेट वाता येईल की लवकरच.
टाईम.
विचारा की तुमच्या ब
कोणाला विचारुन.
अम.
अ.
तुमच्या सरास नी, विचारा की दाखलं हो दे ना सुुठ, हम्म. तुमचे लाडको, तुमचं लाडको. तुमचे लाडक, तुम्हाला माहित. लणार
ह
तू बघ की, तू पटोन घेत नाही. त्याला आम्ही काय कराव.
ये मी पटवून घेत नाही, सर तेवढी शानी आहे त्याच काय करायचं?
तुमची काय कुणासग, काय नाही बस आता जेऊन आलय खाली, मग च मग अशी चाललेल घर मण म्हणलं गेलो त्या जरा बसलो जेवलो हा नालो एक पे ख क म कर ना नाही येत मला
येत नाही
नाही कोल्हापूरची नाही नाही निपात को नाही आहे सध्या बत खट
नाहीे
नाहीलात घ सोलापूरला यायचं
हा
म्ह नाहीच बघ्या क सोवीसला यायचं म्हणाले तिकडं
ये की मग ये जाऊ जाऊन या जाऊन या जाऊन या पहिला फिरून या मस्त
कुठे फिरहता कुठे फिरत नाही विचार होता त्यालाोणी एक पाठ स गुजार
रंगा मग एक पन्नाळाला जावा तिथल्या तिथच आता काय लई लांब तर जाणार आहे
सोडाय न मत काय करा तुला सांग त येत सांगायला फरून येतून अर गणा संगा संग फेरय सले म्हण मग आता मा कस जावसत
आता मग तू जरी आले असती दाजी तू कसं जाणारतीस काय सांगून जाणारतीस
कता्र कुठे जाणारतु म्ीकून सांगितलं तू काय म्हणा कुठ तररी जाणार कडंं तिकडं इथ येणार हो त काता बघ हा मोबाल बरोब नाही तिकडं तर काही नाही नाही ते इकड येणार होत खरं मग मी म्हणाल्या सव्वीस तारखेला येणार होत नाही मम्मी म्हणलेय तिकटं मावशी का तर शेतात मावशीची काम आहेत म कि तिकडे जाणार आहे कार नाही आता ह्याच्यामध्ये शेतातले कामसे राहिलीत ना मग तिकड ते जाणार आहे म चार दिवस तिकड जा ती सण पण घेऊन येणार आहे वाटत मावशी मामा म मम्मी पण मणा समजून येतो मम्मीला म्हणली तेवढा लांब नकोच तुट का ताकदरा करून घेऊ नकोस आणि तुझ तब तिथ घेऊन येत मग खाली कस माम अ माझ्या मम्मीच्या मामाण गावातच आहेत नाही ते ते म्हंटली की हे करत तू म्हणट ते पण नाहीच म्हजी बघ्या मम्मी मला पाठवाला तख त कुट जा आहे फिकस कुट जा
हम्म हम्म हम्म हम्म हम्म तुझ्या त तुझ्या तर असंत काय नुसत्या फेऱ्या फेऱ्या चालु आहेत असं इथनं तिथं तितनं इथं तितन इथं तिनं इथं
दुसरं काय नायी नुसत फेराच
बरा हाय की मग तिथल्या तिथं जरा इकडे तिकडे इकडे तिकडे चार चार चार चार चार चार दिवस
काय जात्या नुसतं इकंडनच तिकडच तिकडच इकडं हेच
शिकल्या पासून फिरायला हिकडं येईन की नाय हिकडं काय नाय ये कर बाबा काय करायचं
तिथं जाऊन च्या जाऊन काय
तरी निवांत हाईस आता आत्ता तरी घरची कामं तर लोड झाली नाहीत तुला
ह खालीच आहे खालच्या जेवण नाही काय नाही
आ हा ह मामातीन कुठे आहे काय मामातीन काय बहेर गेलात?
नाही सगळ वरती येत आम्ही तिघे आलो खाले आता.
हम् तुम्ही ये ना नाही मोबाईल युजला काय छान कामा नाही काय येणारच की.
तथ का नाही तिथे सगळेजण असतात बायका तीन आण ते आमच्या आ म्हणजे इथली खालची आजी ये कणी ते काय करूच देत नाही आम्हाला करायला काय तर कराय गेल की कावते आणि घालवत्या जावा तिकड आहेत की त्या करत्या आहेत कि त्या करतात ती बसून बसून कोणी सुनासणीच कामा लावत सगळ्या
हो का
तर भाऊ की मोठे आहे रे हा, नाही म्हणलं तर रोज सकाळी की माणसा लई असतात जेवायला सकाळी थोडेच असत्यात. माणसं कोण नसतात बायकाच तेवढं असतातं सकाळच्या नाय म्हणल संध्या एक दीडशे भर माणसं जेवून उठत्यात. संध्याकाळी हो एवढी मोठी भावकी हाय. गावात सगळ्यात मोठे भाऊ की हिंचे आहे.
हा हा
त्यात आणि कस आमच्या आईचं माहेर गावातच
ह हा
म्हणजे आईची आजी होती की ति पण माहेर गावातलंच आहे मग त्यामुळ गावात त्यांची पण असत सगळी येतात पण जेवणं पण तेवढेे येत्यात आणि जेवायला पण तेवढे असतात.
ह हा
लई स आमची आजी आम्हाला म्हणती आजी बसवत नाही जावा म्हणज तुम्ही इथ खाली काय करणार हायसा पलीकड मामा गप खाली जावा म्हणती. आलो आम्ही अने खाली. हो हा हा आमच्याकडून मावशथ फक्त माहेरी एकच घर पा फ एक क का एवढ्यांचं करायचं. हा मग म्हणजे रोजचं जेवण किती करायला लागल.
आणि असं तुमच्यासारख्या मुवी करणाऱ्या असत्या जर त्या एक दोघांच करून म्हणजे
हा अस आम्हाला नको तेवढे मोठं आम्हालात मेन पण म्हणजे आम्हाला एकत्र फॅमिली सुद्धा नको. आम्हाला एकटाच असला तर बस आहे.
अय
चचेष्टा करा ली. हम् हम काहीतरी बोला की काय?
ह झाला बसून बस.
वैताग आलाय काय पाऊस एक झिरमाट झिरमाट चाल बरं झालं गारठा जरा सुटलाय.
गारवा
पाऊस आहे तिथं
हाय की पडाला चालाय झा आज काही नव्हता काल होता जरा दिवसभर जरार आताताच जायय होता. हम्म! पुरवठा गेल्यावर तिकडे घराकडे गेल्यावर जरास आला.
नुसता इकडं तिकडनं फिरत असतोय. गाडी एक हाय म्हणून, की नइ कवा चालत जातोय कवा गाडीन जात पाऊस नव्हता, क नई तवा चालत जाईत होतो. काय वाटत नव्हत, आणि आता परवा पाऊस झाला, की नई काल जरासा कालच्या ना गाडी
नाय रे आता एक न्यूज ला बातमी बघितलीस काय?
ह.
न्यूज एक आज पुण्यातली न्यूज आहे काय? एकट्या मुलगीनं लग्न होणार होतं तिजं.
हा.
एक मुलगा श्रीमंत हुता सोड आस कॅपेत बिपेत ती मुलगी न त्या मुलग्याला मारायचं प्लॅनिंग केलं. लोहगड किल्ल्यावर गेल्यात आणि तिथनं ढकलून दिल्या त्यात आणि हा परग्याला पुरगली घरात मोठ्या
हम्म!
त्यांचा लग्नाचा खर्च आता सतरा कोटीचा करणार होतीत काय? महाबळेश्वरला त्या पोरग्याकडची सत्तर खोल्या सत्तर रूम बुक केलतीत.
हम्म!
हा, आणि त्या पोरगीन बरोबर एक काही दोन दिवस आधीच आज म्हणजे दिली उद्या किंवा परवा दिवशी अस हे होतं त्यांचं लग्न काय तर?
म ठरले लग्न ठरलेलं होतं नव्ह?
हा ठरलेल होतं तिने, हा ढकलूनचं दिली, वीस वर्षाची मुलगी आहे ती.